विचारा
हा बोल.
हॅलो.
हा बोल की गं.
तेचकी तुझी येणार तु शिकाय जा म्हणालय.
येणार आहे.
हम्म या म्हटलं.
होय.
बरोबर काय करलंस होय.
हम्म.
हम्म हम्म. होय रात्रीचा लई वेळ होतय की.
होय या पावसाचं काय सांगता येत नाही वय.
पाऊस काय उघडलाय सोड खरं.
आज पडला की पाऊस इकडं.
होय इकडं काय नाही ऊन होत गं उकडा लागलय.
ऊन होतं इथं पण
हम्म.
खरं नंतर अ पाऊस पडला संध्याकाळचा.
हम्म तुला काय माळवा आणायचाय काय?
काय नको बाई.
हम्म हम्म. बरोबर. उद्या शनिवार ना? जेवण काय?
करायचा व्हय.
काय करणार?
बघूया आताकाय.
हम्म. सकाळी काय केलतीस?
सकाळी मंसूरा
मी मसुराची आमटी केलतो.
हम्म.
बावची मावची बावची सुकी आणि मसुराची आमटी. भाऊची माऊची म्हणाल्या वय मला कलांजली पैठणी घेणार आहे विना. होय ना. ये झोपा अगं मला डब घालत्या म्हणत्या त्या शुभांगी ताईची जाऊन बघून आल्या आणि आता मला पाहिजे म्हणून बसल्या बघ. दीदी हे काय हट करायचं काय वय काय सांग बाई?
मग हेच तर उ
माझ्याकडे नवऱ्याकडे नव्ह माझ्याकडे?
होय, आता तुझ पैसे दिसायल्यात.
बघकी, दाखवलं बघ हिला. जा बाई प्रेशर आलं असेल. चलरे. शुभांगीनं मस्त आणल्या साड्या, तीन हजारच्या तीन हजारची पंधराशेला.
हम्म हम्म. कुठलं
ती पुण्याला नाही का तिथनं आणत्या ती.
हां हां.
अगं शेल लागलाय नव्ह, सगळीकड ती शेलच्या साड्या.
हम्म हम्म.
बरं की तसलं. हजार रुपयच्या हजार बाराशेच्या हजार बाराशेचे आणलेले.
आता किती आणतीस मम्मे बाासकी.
हम्म
हम्म.
आणि काय?
काय नाय की.
तुला काय पाहिजे हाय काय? पिठ, बिठ, तांदूळ, बिंदूळ काय?
काय नको. तांदूळ आणलेलं जरासं हाय आता.
कुठं
कुठाय?
हां तांदूळ तेच की आईन दिलेल संपलं. कोणत्याही
कधीच संपलं ते.
ह तव्हाच संपलं ते अजून पत्रहते
भातच जास्त खातो. हम्म.
आईनं का नाय शेंगदानं दिलीती काय मम्मीला. तुला शेंगदानं मागितलेली काय मम्मीनं आईकडनं. की तुला हे करून द्यायचंय म्हणून. पोळ्या
हम्म.
आज तू येऊन गेलीस नव, मग आईने फोन केला पोळ्या करून. हेच होय ग म्हणून विचारली मम्मी, अर्र मला म्हणत्या अर्र विसरलं. आणि तिला सांगा लागल्या, नाही ती आणि येणार हाय की पुढच्या रविवारी करणार हाय.
शेंगदाना घालाय काढला होता ग तेनी, मग राहिल्यात लय म्हणालती.
हम्म हम्म.
तीच म्हटली म देतो म्हणून, म्हणून म्हटलं दे येणार हा.
हा हा हम्
आणि काय काय जोरतीय धपाटा झालं, डोसा झाला गुलाबजामन केलं मग ते राहिलच की सगळं म वेदा म्हणतोय सगळे एका दिवसाच केलीय एक दोन दिवसाच केलीस आहे ना तिथनं पुढं काय करायच ब केलीस आता उद्या येणार सन पण हा काय तर पेशल आहे की म्हणतो यांनी
हम्म.
आता उद्या शेंगदून भाजून कुटं करून ठेवतो
हम्म.
गोड तेन घालून
हा हा.
म पोळ्या करायची आल्यावर.
हा हा. चालतं ओय ज्या पायात माझ्या काय तर राहिलं बाई.
पायात काय तर आलाय?
आलोय घाबरलो कसलं मी.
कधी
आत्ता
बाहेर आहेस वय?
हम्म.
हम्म हम्म. बरोबर सगळ्या मुली येतात काय जाणार गं?
जाणार आता.
ह अच्छा
गेले थोड्या आज.
होय शनिवार सुट्टी असते तेच नी.
होय शनिवार, रविवार.
हम्म दोन दिवस कसं काय?
आय टीत आहेत त्या आय टी कंपनी.
हम्म हम्म.
आय टी वाल्यांना शनिवार, रविवार सुट्टी असते.
हम्म. पप्पा जेवाय गेलोय बाई बाहेर.
का
सारखं पटयत असते विनाय काका, राजूकाका, पप्पा
सारखं किती गं बाय जायच?
बघ की आठवड्यातनं दोन-तीन वेळ असतेच.
हम्म, आपण पण जाय गे सद्दी पार्टी देणार आहे.
. आता मम्मी मला सांगा लागले की दहा हजार होते त्याची एपडी करून ठेव म्हणा.
ह
सगळे मोबाईलवर कशाला मग ती लई खर्च करतय. तिला सांगालव दहाच तेच की दहाची करून ठेव तेवढं सगळं दोन-तीन महिन्याचा, दोन-तीन महिन्याच करून ठेवायचं.
हम्म.
दहाचे करून ठेव आणि पाच ठेव तुझा मोबाईलवर म्हटलं. सगळं त्याच्यावर असून चालत नाई ती पाठीमागची पोरं. मोरेंचे अण्णा सारखं एन्ट्री करून आणतो आणि एन्ट्री करून आणतो आणि एवढे पैशे कुठले आले? हे कुठलं आलं ते कुठलं आलं हे कुणाला दिलीस असं करत बसतोय सिद्धीला. सांगा मीती हा ते आलेलं एन्ट्री करून आणतोय आणि बघतोय. हम घेतलेय मागून खरन आणि मागून घेतोय वाजले. वाजलय आता परत मी म्हटलय ह्यणाला तुमचं आणि माझ काय ब हे करायचं नाही. आणि तुम्हाला सांगितलय मी काय म्हणतिय माहिताय. समजाय पाहिजे कि ते मग मी म्हटलो समजतय की माझ्या फोनला कशाला तिज्या वे आणायसा पासबुक सगळं भरायला पाहिजेय काय म्हणून.
हम्म.
नाइ ते समाजाय पाहिजे की म्हणा नुसता एंट्री करून आणतो. द्या माझ मी करून आणतो म्हणताना दिना. आणि मग मी आणि पप्पा पप्पांच पासबुकवरच पैसे काडाय गेलताव कणी त्यावेळला तिथं हुता ग. आणि तिथंच मला पासबुक दिला काय एंट्र्या करून मी सांगितलेलो तसच झालं. पूर्ण लास्ट पर्यंत एंट्र्या गेलत्या कायतर कायतरी पे केलेलं आणि ते चिल्लर चिल्लर आलेले ग ते आणि घरात आल्यावर
मला पण म्हणायंलता की पासबुक वर एंट्री करून आणतीस काय म्हणून मी म्हणलो मी एवढंच सगळं कराय गेलो तर दोन तीन पसबुक लागतील म्हणून.
तेच कि आणि कोण करत नाहीत ग आता ती शिवणी म्हण
आणि मी तुला सांगालतो क नाही ऑनलाईनच पण एंट्र्या येत म्हणून तू ऐकत नाहीस.
अगं तिथं अग मी तिथं गेलतो माहितीय पैसे भरायला त्यावेेळेला तिथं कोणतरी काका म्हणालत की ऑनलाइनच्या एंट्र्या दाखवना झाल्यात म्हणून.
नाही तसं काय दा सगळं दाखवतय बघ.
हम्म दाखवावलतं की आणि घरात आल्यावर मला
व्हय केलेलं पण दाखवतयं.
होय ते सगळं हुत आणि घरात आल्यावर मला म्हणाय लागलाय. हे पैसे म्हणजे हे तु न बे कारड दिलेलं आणि हे आलेलं आहेत. म मी होय म्हटलो ब हे कुठले चिल्लर चिल्लर आल्यात हे कोण पाठवल? म मी म्हटलो ही दिदीनं पाठवलिया तिजी बीसी भरायचीय म्हणून.
हम्म.
आणि चिल्लरच ते वैष्णवीनं पाठवल्या म्हटलो. मग काय सांगू म सहा हजार दिसायलत तिथं.
हम्म.
मग मी म्हटलो तु तुम्ही असं करतासा. मा ऐकत नाहीसा म्हणताना मी तुम माझं माझं ब काढलोय. मी तुम्हाला सांगायलतो क नाई ते सगळं एंट्र्या करून आणू नकोसा पासबुक भरतय. भरू दे की भरू दे कि स स काय बँकवाला देतोय पासबुक म्हणाय मग वा माझं माझं आणि अण्णाचं वाजलं पप्पा पण तिथं बसलेल. पप्पा म्हणायल्यात कशाला त्यज ऐकाय लागलियास. दे जा तेज तेज दुसरीकडं काढूया आपण म्हणल पप्पा हं हं.
मग पपांच्यात तू श्रद्दी काय कर ते राहू देत तसच आणि पप्पांच्या बँकेत काढ की.
ऐक की ऐक की आणि अ मग असं झाल्यावर क नाई हं घे घे. घे आता परत मी काय तुला विचारत नाही बरं ठीकय म्हंटलो काय विचारतोयस म्हटलो.
त खरं आणि परत अण्णा जातोयच तिथं इन
मग दिदी मग दिदी आता त्याच्या पासबुक वर माझा नंबर आहे दुसरीकर मी काढलो. पे करताना माझ एकच नंबर बसणार आणि मग कसं तसं होणार.
अगे तुला चेंज करता येतीया बँक कुठल्या बँकेत तुला ट्रानझॅक्शन ऑनलाईनच पाठवायचंय ते कर तुला चेंज करता येतय. हम्म म्हणून म्हणायलोय तू पप्पांच्या बँकेत
खरं पेटी आट अ हे
एटीएम विचार की देत्यात काय.
हम्म विचाराय पाईजे नाहीतर मग भैरवनाथ बँकेत पण चालतयं.
हम्म भैरवनाथ बँकेत आण्णाचं पण आहे कशाला उगचं जातीस तिथं. पप्पाासनी विचारय लाव तिथं होतंय काय?
काय झाले हम्म हं अं हि मम्मी तरी मधी मधी बोलतिया मला काय तिज ऐकू आलं नाही बघ. काय म्हणायलतीस?
पप्पास्नी विचाराय लाव गं एटीएम कार्ड देत्यात काय दे ना नाही वाटत तिथं येत.
नाही ग. केवढसच आहे ते बँक मी निपाणीतच काढणार होतो.
अ ह अं.
ते बँक अकाउंट काढायला आणि हजार रुपये जात्यात.
झिरो बॅलन्स अकाउंट काडायचं.
हे तेव होतय म्हणताना आण्णाला विचारल्यावर अण्णा दिला म्हंटल्यावर मी काढलो आणि ह्यो असं कराय लागलाय म. आता दिलाय माझ्याकडं परत मागू दे की मागत नाही म्हटलायसा नव्हं मी काय देत नाही म्हणणार.
हम्म.
आणि शहाण्यानं शहाण्यानं मला कणी स्कॉलरशिपचं पैसे जमा झा चारशे पंधरा चारशे पंधरा दोन वेळा जमा झाल्यात काय ग.
हम्म.
आणि मी तिथं त्या कॅफे मध्ये ग नेट कॅफे मध्ये विचारून आलतो आणि दादा जमा झाल्यात काय बघरे म्हणून. आणि तो मला सांगितलाय जानेवारी मध्ये जमा झाल्यात म्हणून. आणि मला मेसेज याय नव्हता काय आलता का काय माहित बाई बघाय नव्हतो मी एवढं. आणि के केवाय सी करायला लागत्या म्हणून सांगितलेलं काय तिथं एकदा विचारलेलो त्यावेेळेला मी जाऊन विचारलेलो त्यावेेळेला. मग परत एकदा कॉलेज मध्ये जाऊन विचारलेलो हा जमा झाल्यात म्हंटल तिनी.
हम्म.
अण्णांन आण्णांन्सी सांगितलेलो आणि असं असं स्कॉलरशिप जमा झाल्या आणि बघून या जावा. पासबुक सगळं त्याच्याकडंच असत्यात की.
हम्म.
आणि म बघून आलं आणि मला सांगाय नाहीत काय म मी पण वि विसरलो ग.
हम्म.
दोन वेळा जमा झाल्या त्यांनी मला सांगायनीत असंच जर सांगितलं नसतं मी जाऊन जर बघितल नसतो हे कुठलं हे कुठलं पैसे ते तर मला कसं कळालं असं सांग मी सारखं सारखं तिथं कॉलेजमध्ये विचाराय गेलो असतो.
हम्म. बरोबर चालतं ठेवू काय आता करू नको कॉल.
हम्म ठेव बाई.
हम्म.